हॅलो
का कारळ म्हणतात ओ इकडं
हा एक पाचवा कॉल काय ग
होय होय
हा हा कारळ म्हणतात हा काळ सुर्यफुलच च असतय ते
सूर्यफुलाच असतय होय मग ते तेल सुटत अस ले त्याला भाजल्यावर तेन असं मिक्सर मद्ये बारीक केल्यावर
होय मऊसर होतया चटणी पण छान होत्या लय
हा हा ते महाग आहे हो जवसपेक्षा ते महाग आहे
नाही एवढं काय
चाळीस का अठ्ठेचाळीस रुपयाल ते पावशर आहे विचारले
होय काय तेजी पण चटणी जवसाची छान होत्या जवसाची च चटणी कशी तुला सांगू चिकट चिकट लागत्या
होय हा हा
घरातली कोण खाल्ली नाही मीच एकटी जरा ना एक वाटी भर जवसाची केलतो ना पहिला अ म्हणून कोण खाल नाही चिकट चिकट लागते म्हणून
ते ना दहीतून खायचं धयातून ते छान लागते
हा त्यावेळी एवढे लक्ष झालं न ग मी संपवली कस तर करून बघू की परत परत यार केलच नाही ते जावसाच आपण हा
शेंगदाणे चटणी कुठली पण चटणी तुम्ही धायतन खावा छान लागत
हा कारळ य चटणी सारखी असते मग ती तेवढ सारखी करावी लागत महिन्यात संपल आणि तुला सांग ते जवसाचा हेअर पॅक करतात मग ते जेल जेल सारखं होते डोक्याला लावतात बाई ते जे शिजवून ते बीच असते ना त्याला जवसाला आळशी पण म्हणतात काय तुला माहित असेल की ते एक कप एक ग्लास भर पाणी घ्यायचं. आणि त्यात एक दोन चमचे दोन चमचे ते जवस टाकायच आणि ते शिजल तस नाही उकळी लगेच शीजते ते उकळे आले की नाही. लगेच शिजते आणि त्याच असं जेल सारखं होतय बा तयार.
हा म्हणजे चिकटपण असल्यामुळं हा चिकट असल्यामुळे ते असं हा हा.
ते आपल झाडाचा आलोवेरा असतोय ना.
हा हा.
ते तस लावत्यात डोक्याला त्याचा हेअरपॅक करत्यात ते चांगल असते केसांसाठी मला शिजवून तेच जेलवेेस करायच. गार झाले की लई चिकट होत आहे जर असं कोमट असते तवाचे सोधन्याने सोधून घ्यायच. नाही गार झाले की ते शोधतच नाही बस ते एका जागेत जेली सारख होऊन.
हा हा म्हणजे गरम गरम आहे तवरच ते
गाळून घ्यायच असते त्यातल्या बिया काढून त्यातल पाणी पाणी काढायच जेल सारख होते ते. केसांना लावायच असतेय मग मी कवा लावल नाही बाई नाही बाई मी कधीच तसल काही हेअरपॅक करत बसत नाही मी.
ह ह मेथीचं दाण शिजवून तेच पाणी लावायच म्हण त्यात केसांना.
शिजवत्यात बी काय आणि काय करतात माय ते का रात्रीच भिजवायच मेथीच दण एक अर्धी वाटी तेन आणि उद्या सकाळी त्याची पेस्ट करायची. मिक्सर मध्ये. अंन ती डोक्याला लावायची आणि ते थोडा वेळ ठेवायचं अन मग डोकं धूऊन जाईल.
धुवायच हा.
मी गवासल तेल नाही भेटत. असल काय कधी करत बसत नाय. तू कधी करते असल काय?
मी ते हे केले. जास्वंद आणि कडीपत्ता आणि मेथीच दान घालून तेल तयार केले त्याच. तेल लावतोय खर नाही येत एक दिवस येते परत नाही येत. खर. काय झाल सांगू का केस गाळायची काही थांबली नाहीत खर अजून. भरपूर केस गेली माझी डिलेवरीत केस गेली नाही तेवढी केस गेलीत. आता महिना झाला लावतोय की आता गावाला आपलं घर मधीये का मधी जरा गॅप पडल.
ह ह.
तर लई केस गेले जाड होते लई.
काय जाड होते ना काय लग्नाच्या आधीच केस पोरींची काय असतील चांगली ती. लग्न झाल्याव बस जे पनवती लागतेया. केसाणाच्या बाबतीत सुरुस होते ग तेव्हा पासून. आणि ते तेव्हा पासन आणि एकदा मला तर सांगत होती तुझी केस एवढी छान होती. माझी पोरग म्हणजे जवा पासन माझी प्रेग्नन्सी राहिली. तव्हा जी सुरुवात झालीय ते अजूनपर्यंत बंद झालेल नाही.
गळतेच ते अजून.
हो तेच आणि तुला सांगतो तेल लावायच सेसा तेल असते पांढऱ्या रंगाची बा ते टोपन टोपी वाल टोपन असते सेसाचे बाटल्या असते. ते बाटल्या वापरून झाल ते तुला सांगत केश किंग बाटली तेलाची त्याच शॅम्पू ते सगळं वापरून झाल. जोपर्यंत ते वापरत असते तोपर्यंत थांबते केस गळायच आणि जाव ते बंद करतो ना आपण मग ते परत आणखी करायला चालवते
हम् हम् हा ते कंटिन्यू तेच वापरायला लागते हो
होय आता कंटिन्यू कुठून आणायच केवढ तेव लागते थोड लागते आपल्या डोक्याला केस
प्रावेल
कंटिन्यू होत नाहीलावायचे तू कुठल्या तेलात गेला असं जास्त
साधच के केसाच तेल साध नसते का पॅराशूट
हा काय काय करून बसले खर असल आयुर्वेदिक काय केल नाही मी डोक्याला ते बाहेर असं तेल तर आणून लावलेलो शॅम्पू तरण वापरलेलो आणि ज शन झाल्यानंतर काय तर थोडे दिवस गोळ्या खाल्ल्या होत्या मी दोन चारले पा हा एक पाचचावा हच्या मागं कायच इतके सनसाठीच तेल पण आणलेलं आणि पोटातन खायचं म्हणजे तोंड गोळ्या खायचं आत ना आपल्या शरीरासाठी त्यासाठी त्या मॅडमने गोळ्या पण दिल्यात आमच्या त्या गावात डॉक्टर केसांच त्वचेच सांगतात ग मॅडम आहेत
हा हा
खलेलं घरं काय मग कमीयला नाही म्हणतत काय बी खाऊ न कसल्या बी गोळ्या म्हणून बंद करून टाकलं काय करायचं होय गवती तिकडं म्हटलं काय कळायचं ते काय करायचं तर आता पर्याय नाही
होय हो तिथं आताय काय तिथं नाही या माहती तर
हॅलो
हा बोला
बोलक
कोयता घाऊल झालाय हो
काय म्हणलंस
कोता
होयता उडतलस
हम
म आणि मोगरा्याचे फुलांचे झाड ब लावले असत नाही दारात
हच क्याय
रात्रण्याचा मला मला रात्रनेला आवडते हॅलो
हा बोला की
रात राण्याचा जण लावला
नाही नाही तसलो काही नाही अजून
मी लावली रात्रनीच छान आले संध्याकाळ झाल क नाही सहा सात वाजले क नाही एवढा सुगंध उठते त्याचा रात्रचच वाचले उठते त्याचा सकाळज वाच नसते ते फुलाला
अ ते मोगऱ्याच आहे त्याला त्याला ह तेवढा वास
बघच राणीचे म्हणाली तिला त्याचा वास ल सुट
हा हा ते आता नाही घर चांगलं झाल्यावरच
हा लावते या त्याला किती जागा लागत्या घर बांधू सांबसपर्यंत हो परत
येत नाही का
चांगलं वाट लेवास उठते
जरा घर बदलायचंय ना चेंज करायचं जरा जेव्हा घर ये होईल तेव्हाच मग आ
आताच वणार आहे स
हा ते जरा करायचं त्या आई आलं की जरा डेव्हलप करायचंय ना
काय तोड आला असत झाड
नाही हत्ती घास कोयता घावला नाही घास सुच तू म्हणलीित आता
असं वास्ते आता कर सांगितले
हम्म
मग आणि वरग्याच उशीर बसून आवाज नाही झोकला अस
झोपलाय वाढतो ते पलीकड
आता झालं नाही जाऊन बघून ये आणि मग आणि करणारथच मग कर पहिले तर अड बघ जर ल वेळ झाला आवाज नाही द हा आणि काय म्हणते निवास बरेच ना घरच
होय
सासपई स
बरे आहेत लग्नाला गेले आल नाहीत म्हणून तर हे जनावरांच माग आहे
असे तेवढं चालायचं तर तर जाणार माणूस तर
गेल्यात
हम् जवळच लग्न असत तर मग वस्ती वगैरे असतात
काय ते
कधी येतील मग कधी गेले म्हटलं
सकाळी गेल्यात
म्हणजे आपल्या जवळचं लग्न असलं तर मग एखका दिवस वस्ती हो त्या करत्या ना म्हणता हम्म म्हणजे द धार आता धार लवकर असते का म्हणजे
नाही नाही आठ ला असते सात आठ ला लवकर कुठली
त्यां कुठ
चार वाजता असत्या त्यांच्याकडे दुधाच्या गाड्या येतात म्हण लवकर
हं आपल्याकडे उशरण असत आमच्याकड पण उशीरणच असत्या त्यांच्यावर चार वाज असते गाड्याला परतात
लेले असतात अजून
क झाले ग
बरोबर एक म्हण
फोन करणार असे नंत कर म हा कोरयाकड बघून
बरोबर
हा हॅलो